हो मला ते बिस्कीट आणून द्याना.
ये खलिफा
हॅलो
मला नानखटाई आणि टोस आणून दे.
द्या काय करतो? शाळेतून आले का वटा?
होय.
म चहा कुठे पीते शाळेस.
तिथं सरांनी आनंद दिलाय मला.
आईच्यात बघितली का तू?
कपानमध्ये हम्म. चहा पितय का दादा?
हूं
पिऊन घे चहा. एकता काय करती? सही त तारु आहे. तुझा आवाज येतोय मला. हॅलो. आलाय का आवाज?
आता आला.
आलाय. काय म्हणता? दादोबा काय चालू आहे?
इथला चहा अजिबात चांगला नाहीय. तुझा चहा चांगलाय.
होव का. बर, बर काय असतं? काय नाही येत. साखर चहा आई राहू दे. हो का.
हम्. त्याच्याच जवळ भेळभत्ता खातोय. आणि भुजिया खातोय.
बुद्या.
हम्म.
हो का पाऊस चालू हाय का?
लई जोरात.
हा का दररोज चालूय पाऊस.
हम.
बरं, बरं. हं. काय काय शिकवल आज शाळेत?
रेल इंटा - -
शिकवलं. काय शिकवलं?
काहीच नाही.
काबर?
आज पोरच नव्हती आली एवढी.
नाहीत. का बर नाही आले?
ऑलिम्पिक डे होता म्हणून.
का?
हम्म.
तू तर गेला ना बसं झाल.
ते साजरात नाही झाला.
नै झाला.
नाही.
काबर र?
पाऊ पाऊस येऊन गेला.
पासून येऊन गेला म्हणू का? बर बर ठीक काय. चाललं.
तर आमच्या पोरीशी बोल. कस हाय ठोपत?
हॅलो, हॅलो. दिदी.
हौ.
तुझ्यासाठी मी काय काय आणलं नेतदी मी तुझ्यासाठी काय काला बघितलं का तू अ अ तुझी मम्मी
घरी दिलंय का माझ्या आं आवाज गेला का
येल येल येईल येईल आवाज आला का
आ
आला आवाज हा तुला काजळ पाठवलं मी लिपवाम पाठवलो
हम्म
मस्त पाठवलं तुझ्यासाठी मी म्हजून काय पाहिजे होत तुला रबर पाठवले अजून आह काय
त नाही या
येईल ओरडते का बरं माझ्या कानात अह काव हॅलो हॅलो हॅलो म थोडी म थोडी ह
तो काय करू राहिली मी ऐकली ना
नतोडी नतोडी काय म्हणते मी ऐकत आहे ना ते सामान घरी गेली का बघ बस तू सामान घरी गेल्यावर छान छान समान पाठलो मी हम्म छान छान सामान पाठवलं मी बघ तू घरी गेली का. अ.
थोड जोरात नाय बोलू शकत का.
नाही ना ग. जोरात बोलायला मनाई आहेे इथे. मनाई आहे इथे जोरण्या जोरत बोलाय ची. ईथ बोलू शकत नाही जोरात, काय काय
कोण बोलू देत नाही कोण बोलू देत नाही.
तथे मी जिथे स्वयंपाकाला आली आहे तिथे. नाही म्हते जोरात बोलायचं.
कोणाच्या घ आलेलीय.
बोला हा.
कुर आलल कोनाच्या घरात आलेलीय.
आली मी. मग. आता स्वयंपाक करते मी डाळ बट्टी वांग्यायची भाजी. वांगेच नाही आणून दिले.
अग माझ्या पप्पाच्या आवडीतच करती.
मग
पप्पाशी बोलूया माझ्या.
पप्प जावडे हम्म.
घ्याओ पप्पा, बोला.
काय. काय ग काय म्हणतीस, वांगे नाही आणले तुम्ही वांगे.
वांगे आणतो आणतो लगेच जाऊ का खाली. पायपाय जातो जरा चक्कर. हा थोड्या वेळाणी जाातो चक्कर बी होईल पहातो.
हम्म् हम्म बर आज राईस करत नेमी.
नगो करु कायचं.
हम्म.
भात नको करू.
पत्ताकोबी आहे का तेजवर हुईल ना पत्ताकोबी भाजी. घेूऊन येऊ काय पत्ता गोबी.
नाही नाही उद्या बाजार आहे नाही.
अे बाजरय.
मग बुधवार हाय उद्या.
उद्या बाजार हेका. अच्छा
अं, आहे ना आग दोन पत्ताकोबी हाय. कोशिंबीर करायची आणि पत्ताकोबी काटते जाऊ हो आणतोय राज पत्ताकोबीची कोशिंबीर करायला.
त्या त्याविवषी धरून आणल होत ना.
काय त काय आणलं र
डाल बाभट्टीचं पीठ.
हो हो आणलंय. करती करती दाळ वट्टी करती वा
दाडबट्टी करते मी आज
हा नडी ना
ठीक आहे सोडवे नि जा मग काय म्हणजे निता
नत्या काय म्हणती नत्या
पहिला सहा वाजता हॅलो मामी
तिकडेच घेत पहिले असे ब करून घेऊन
हवाल ब
ते नाहीे
ते दहा बसन घ्याय ते हो असं दाबून हे इकडे कर बटन ते पाहिजेसाठी राहू दे तसंच आता सो सोळाणार रे. हा हे अस याच्या टाकायचं असत दादा आ. सोड यास. याचेत तुकडे करून टाक याचे नाही हिरकण लावल्यावर पाहिजे. याला शिकवती क नाही त मी
हम्.
ह पायच ते जर. त्या.
हा काय. अ थोडी चहा पितीय.
कोरा.
जास्त बघ खाऊ ग टोस. केव्हाच त गावडली त.
काय सज बा बा टॉप करते ना टॉप केला काय फाय. थांबा थांबा तिकडे गेला. रवळ फोन चालू. मी करते कधी कॉल.